हॅलो हा बोला की हा आवरलं बघा आत्ता जेवण तेन आवरलं तुमचं
होय, आवरूनच बसले होत्या
हा हा
काय म्हणताय आणि.
काय नाही बघा आज जेवण झालं मग.
हा हा
हम्म
तुम्हाला माहतीे का पुरणपोळीची रेसिपी सांगाल का मला. मग मी तुम्हाला सांगते माझ्या पद्ध पद्धतीने कशी कर
तुम्ही आधी सांगा की मग मी सांगतो.
बरं बर ठीक आहे मी सांगते. पुरणपोळी कशी प्रत्येक सणाला. केली जाते. पण जरा. अ हे थोडं अंतर बदल की प्रत्येक वेगळ्या वेगळ्या. गावात थोडी थोडी पदत बदलत जात तुमच्या वेगळे होईल आमच्याडे थोडीशी वेगळे होईल असं हो.
आमच्याकड कसं. पीठ लावून कधी करत नाहीत ते तेल लावूनच करतात तेलाच्या पोळ्या.
हा काय तेलाच्या पोळ्या करतात त्या पण छान होतात पण आमच्याकडे पिठाच्या असतात हा म्हणजे त्यासाठी बघा आम्ही साहित्य काय काय घेते ते चणा डाळ गुळ गव्हाचं पीठ वेलची. पुड आणि तूप
हां
मग चणा डाळ आपण हरभरा डाग अशी शिजवून घेतो पहिला त्याला आधी तेल लावून पाण्यात. शिजायला घालोतो तेला वेळ लागतो शिजायला.
हा म
मग शिजवून घेतली की त्यातलं आमटीसाठी आपण पाणी काढतो शिज डाळ शिजलेलं पाणी पूर्ण पाणी निथवळून घ्यायचं. काढायचं शिजलेली डाळ वेगळी ठेवायची मग आत काय घ्यायचं. गूळ घ्यायचा. खिसलेला गुळ किंवा फोडून घेतला तर पण फोडून जर जास्त वेळ लागतो गरम व्हायला खिसून घ्यायचा. आणि ते पुरण आणि गुळ दोन्ही शिजवून घ्यायचं. एकत्र एक जीव एकजीव होई पर्यंत. पुर पण गुळ विर्घळतो आणि पुरण गुळ एक वलवा हाय मरे गॅस बंद करून थंड व्हायच होऊ द्यायचं थोडं अ म त्या आता वेलची पुड किंवा सुंट पावडर आपल्या जे असेल ते पण बडसेबची पूड घातली तर पण चालतय पूर्ण म्हणजे सुगंध येतोय पोळीला. पूर्ण समीक्ष करून घ्यायचं पूर्णात ते थंड होऊ द्यायच. चा नाय गरम करून घेतल तरी पण पुर्णं अंतारत्न वा घेऊ शकतो म्हणजे जायच न कोनाची जाळी असते ना, त्यातून वाटून घ्यायच म्हणजे ते एकजीव होते. आणि कणिक मळ ता त्यात थोडस कनिक कण घ्यायची तीन वाट्या गव्हाचे पीठ एक वाटी मैदा घालतोय आम्ही आणि मीठ थोडस चवी पूरत त्याच्या मग घट त म्हणून घेतोय पहिला आधीच मऊन ठेवायं डाळ शिजू घलायचे जधी
हा हा
पुरण झाल्यावरती पिठ घ्यायच आणि पा म पाठा वरवंटावर वाटतोय, या पिठाला चेचतोय आम्ही वरवंट ट्यान
हा हा
मउ करतोय. आधी घट्ट मळलेला असतय त्याला चेचून बारीक मऊ करायचं. मग पुन्हा परतीत घेऊन पुन्हा एकजीव करून थोडं थोडं पीठ थोडं एकदम सेैल सर मळून घ्यायचं.
हा मऊ मऊ हुत्या हा हा
आणि एकदम अशी ओठाण तुटल अशी,
हा
जेवढं पीठ मळतो ना आपण
हा हा
तेवढी पोळी छान होते असंच माझ्या सासूबाई म्हणतात.
हा हा आम्ही पण तसच म्हणजे तुम्ही ज्या सांगण्याप्रमाणे तसच आम्ही पण करतो.
हा
आमचं पण काही साहित्य ते असत डाळ गुळ आणि गव्हाचं पीठ परत मैदा.
हा
पण आमच्या कस तेलाच्या असल्या मुळे मैदा जास्त आणि गव्हाच पीठाचं प्रमाण थोडं असते.
हा तुमच्याकडे तेलाची करतात. हा त्याला पूर्ण तेला बुडवून बुल बुडवून ते गोळा लाटतात ना.
हा हा पूर्ण तेल पूर्ण अस म्हणजे पुन्हा त्याला तेल लावायला लागत नाही ना तेलातच लााटायचे तेल जास्त प्रमाणात लावायचं.
हा भाजताना लावायचं नाही ते.
पुन्हा नाही लावायचं.
हा फक्त पोळपाटावर असतानाच लावायच.
लावायचं हा लाटेपर्यंत हा
आणि भरपूर तेल किंवा तूप लवंग तव्यात भाजायची.
हा हा-
तव्यातच तेल लावायचं भरपूर किंवा तूप लावायचं तूप लावून तर होय खूप छान लागत.
होय होय तूप लावल्यावर.
हा परत प्रत्येक सणाला काय होतात पोळीशिवाय दुसरा कुठला सणच होत नाही रव्याची तर नाही कशी करत
ती रव्याची पण आणि आपला रवा अस जस आपण खायला शिरा करतेय का नाही वेल दोडे वगैरे घालून तूप घालून ते ते तसंच पूर्ण म्हणजे रवाच एक प्रकारच खायला करायच आणि आपण पुरण कसं ह्याच्यात भरतोय की नाही अ गव्हाच्या पिठात कणकेत.
संकेत
हा ते भरून लाटायचे तेल जास्त लावून ते पण छान लागत्यात.
ती सांज्याची पोळी असते तीच ना.
हा हा सांज्याची पोळी म्हणत्यात. ते सांजा म्हणजे आमच्यात शिरा घालून करत्यात. आणि पुर तर.
माहित आहे का तुम्हाला. ह. ती शिवजयंती असत्या ना त्या वेळेला काहीतरी नेवेद्यासाठी करतात. शिवजयंतीला करतात आमच्या होय.
ह हा.
त्या दिवशी ते. तिच करायची असत्या. त्याशिवाय नाही शिवजयंती. ती फेब्रुवारीला असते बघा हा त्या दिवशी सांज्याची पोळी चार
हा हा आणि जी ते शेंगदाण्याची पण करत्यात की शेंगदाण्याच कुट करून त्यात. शेंगदाणं ते हे गुळात शिजवून हा हा. ते तुम्ही कसं करताय.
शेंगदाणे भाजून घ्यायचे पहिला.
करपू द्यायचे नाहीत. व्यवस्थित नीट लक्ष देऊन भाजायचे म्हणजे कडवट होतय करपले की मग कडवट होणार ना पोळी हा असेच घोवळे घोवळे छा छान खमंग भाजून घ्यायचे. थंड केला त्याची साल काढायची. अच्छा.
हा.
आणि. असं फोडून घ्याचीत. ते पाकळ्या करून शेंगदाणे मग पाकळ्या केल्यात की त्या ते आणि गुळ शेंगदाणे पावशेर असलं की गुळ पावशेर आणि शेंगदाण पावशेर घ्यायचं म्हणजे अर्धा किलो होतय. ते समान हा आणि ते मिक्सरला बारीक करायचं. म्हणजे गुळ आणि कूट दोन्ही मिक्स होते ना एकदम. एकजीव होतंय सेपरेट सेपरेट केलं म्हणजे ते होत नाही मिक्स एकदम बारीक करायचं मग ते सारण झालं की त्यात मीठ पावडर घालायची. आणि क. आपण पुरणपोळीसाठी कसं पोळी लाटतो तसं. पंकेत भरून लाटायची.
हा आम्ही मी काय कधी करत नाही आजी आमची करत होती.
करायची प्रवासाला न्यायला पण बरी पडते टिकत्या भरपूर एक. आठ दिवस तरी रहाते.
होय काय.
हा हा प्रवासाला बाहेर जाताना आम्ही करतो. करतो हेला डोंगराला जातो ना वर्ष. होते ती पोळी.
तर तुम्ही ते झुणक्याची वडी कशी.
झुणक्याच्या वड्या ते आपलं महाराष्ट्रात त्यावेला. करायचे असं तेच ना.
हा म्हाळाच्या टायमात असतात त्या हा हा हा हा.
तसं भरून घ्यायचं. झुमका आपण वरतो ना थोडासा पातळसर पाग. पूर्ण गोठळ्यातून फोडून शिजवून घ्यायचा गरम असतानाच म्हणजे शिजतोयतो मग गरम असतानाच एक ताकलेला तूप लावायचं. किंवा तेल लावायचं. आणि ते ते पिथल्या आणि पसरवायचं.
हा हा हा.
आणि थंड झाली. डा पडायचा आणि ओल खोबरू त्याच्यावर पसरवायचं.
हा हा हा हा आणि त्या आळू आळूच्या पानाच्या. पण करतायत की त्या कशा करतय.
अळूच्या पानाच्या वड्याच तर असं चिंचू गोळ्याच पाणी घायला लागते त्या मिश्रणात.
कशाचा.
चिंच गुळाचं चिंचेच पाणी. हा चिंचेचे पाणी घालायला लागते त्याला नाही नाही चवते त्याला उलट आणि त्यात. थोडा आमही मसाला घालोय जिं लसूून.
हा आम्ही काय करतोय माहितयत. ते पीठ घेऊन त्यात चटणी मीठ परत बेसन पीठ हा आणि चवीसाठी काय तर कोथंबीर ते नासली कि ते त्याला लावून पानाला पूर्ण करणे पान स्वच्छ धुवून त्याला लावून असं हेे करून दमटून असं शिजत घालतय. आणि मग एक एक जण काय म्हणतात. तर त्यात परत सुमणार नाही तर आम्ही लसूण घालून असं लसूण कडीीपत्ता घालून फोडणी देतोय.
हा. तसं पण करात पहिला काय करत असते आळूची पानं धुवून घ्यायची स्वच्छ आणि पानं उलट फ ठेवायचं आणि त्याच्यावर लाटणं फिरवायचं असते. म्हणजे त्याच्या शिरा असतात ना पानांच्या त्या मोडतात. त्या मोडून घ्यायच्या असतात. अगोदर आपल्याला पिठाचं मिश्रण लावायच्या आधी मग एकावर एक पान तो तर सारण लावून लावून. ार परत पाण ठेवून सारं लावून असत. कयचं गुंडा
म्हणजे तुम्ही डब्बल पाना पा त अस कर. त्या.
बोल फक्त दोनच पानं नाही आम्ही पाच सहा पानं घालतो एका गुंडाळीत
आम्ही नाही एका पानाला एक पीठ जास्त लावून एकाच पानाची अशी दुमी हे करून दाबून शिजत घाले एक एक पानास
आम्ही काय करतो पाच स पान एकावर एकावर एक ठून पीटलाून गंडातो. एक घट्ट आणि ते रोल करतो. जास्त पाना म्हणजे जास्त लेअर सुटतात.
हा.
पदर सुटते त्या वडिला आणि ती वाकवून घेतो आणि नंतर ना तेी तर तेलात काय करतो. ते घलतो थोडास जरा मोरे घडवत अस. डी हल्त नाही पण मी तेळ घालते फक्त आणि तेला त हे करतो गरम करतोय तळून घेत नाही फक्त तेलात गरम करायचं ह नाही तर जाेस्त तेलकड होते तळी कुरकुरीत होत्या थोडा हॉटेल सारख्या होत्या तळी तर पण आमच्या तळत नाही फक्त अशी गरम करून घेतो
ह
असं करतोय म तुम त्या पद्धतीन पण होत कधी कधी तर गभीर नसत तर पटकन तवूनच घेते नाही पण छोटे छोटे पानं पाण्यांच्या साईज वर पण असते नाही मो मिळाली तर तसं करत बसायचं छोटेच मिळाले तर मग पटकन स्पीड वरून डायरेक्ट तळड पण करते न वापवत बसत नाही सगळ्याच पद्धतीन छान होतात पण कधी तर चंचे पाणी पण घालून बघ त्या पण
का ब कॉलेज झालाय ब का
हा येव
काण